आवाज येतोय का? ह आता आला मला.
कवापासून मी कॉल कर
ह कधी केलेला उगाचच! आत्ता तर झालंय फोन आपला.
अरे आपण काय केलंय तुझं तर? अरे सकाळ पासन खूप कॉल केले ते कॉलेजमध्ये काम होतं ना त्याच्यासा संदर्भात.
बर ठीक आहे, आज काय कॉलेजला गेली होतीस का?
मी कशाला कॉलेजला जाऊ माझं काय आता कॉलेज मध्ये आवे.
समृद्धच ऍडमिशन नव्हतं का त्याच्यासाठी रे.
हा.
हा त्याच्या संदर्भात मी गेले होते. हम् आज काय अरे त्या ह्याच्यासाठी मी अ फोन करत होते. तू ती सांगितलेली रेसिपी फसली ना माझी केकची.
किती सोपं होत ते तर. साध्या म्हणजे दुसरं काहीच घ्यायचं घरातलं सगळं साहित्य घ्यायचं.
नाही माझी ना कन्सिस्टन्सी जरा चुकली बहुतेक.
हा काय करायच माहिते का सांगते मी पहिला पासन. केक करायचा असेल कनाया आपल्याला कणकेचा करायचं आपण मैदा नाही घ्यायच. चा.
हो का हेल्थ साठी ना आरोग्यासाठी.
आरोग्यासाठी दोन वाटी कणिक घ्यायची. आणि दीड वाटी पिठ्ठठी साखर घ्यायची. आणि दीड समजा तुम्हाला जास्त नाही नाही तुम्हाला जर जास्त गोड होत असेल तर दीड सव्वा वगैरे घालू शकता तुम्ही साखर. वाटी.
ओके ओके दोन जास्त वाटली इ तर.
दीडच घालायला शक्यतो म्हणजे बरोबर होतय ते. नाही तर परत काणी खाल्ल्यासारखं होतय.
ओके ठीक आहे, ठीक आहे हा.
आणि मग त्याच्यामध्ये घालायचं मिठ्याची चिमट घालायची.
हा.
आणि दूध घालायचं चमच्यानी त्याला हे करायचं कालवायचं.
माझ ती थोडीशी कन्सिस्टन्सी जास्त झाल्यामुळे काय झालं. तो केक फुगलाच नाही. जरा पातळ झालं ते अ मिश्रण.
म्हणजे इडली सारखा आपण भिजवतो तसं नाही का झाला.
नाही नाही जरासं पातळ झालं पुढं.
नाही ते लक्षात नाही आलं माझ्या तसं करावं. आणि किती मिनिट बेक करायचा तो.
साधारण तीस मिनिट तीस मिनिट लागतात त्याला.
होय ना हा हा हा. आणि ते झालंच नाही एवढं चांगला फुगलाच नाही तो असं अं ह्याच्यासारखंच झाला ते चपटाच. हा आणि काही च चवीला पण नाही झाला मग चांगला.
ते बोलते
हम् आणि त्याचे हे अ अ गॅस अं कसली जाळी नाही काय घट्ट घट्ट मंदाचेवर ठेवायचं का.
हम्म हम्म.
नाही जरा चुकलंच ते आता उद्या परत करून बघीन.
तर मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर दहा मिनटानंतर गॅस कमी करायचा.
हा बहुतेक ना मी काय केले ते. अ मीडियम वर मी ठेवलं हो हो.
हम्म सोडा टाकला कि मात्र पटकन गॅसवर ठेवायला लागते.
हो हो हो हो.
हम्म.
चालत आज व्यायाम केला का नाही मग.
व्यायाम चालूये तब्येत जरा बरी नाहीये सर्दी, खोकला. खोकून खोकून ते छाती दुखायला लागली एवढा खोकला कप झालाय.
होय मी म्हणायला लागले उद्यापासून सकाळी फिरायला जावं का?
अरे वा चांगली गोष्टय की समृद्धना पण नुसत सायकल तयार करून आणली रिपेअर करून एकदा सुद्धा चालवलेलं नाही. आणि पण उड्या मारत होता नुसता. कधी एकदा जातोय कधी आ
बरोबर बरोबर हम्म.
चालते बाकी मग.
बाकी काही नाही आता ऍडमिशन अ संजय जेवण बनवणार ना. भेंडीची भाजीये आज.
हम्म.
ह भेंडीची भाजी कढी, भात. भेंडीची भाजी, चपाती.
सॉरी ह.
भरल्या भरल्या भरल्या भेंडीची भाजी.
तुम्ही काय नाही हसलेलं चांगलं असतय, त्या हेणी सौरभ ने सांगितलय ना. मग तो म्हण लाय असं कि बोलायचं आणि हा हा हा हा हा असं हसायचं.
होय?
हम्म हम्म.
बर झाल बाई काहीतर आपलं बसून व्यायाम.
तेच की ते आप ले अ काय म्हणतात चांगले हार्मोन्स रिलीज होतात म्हणून सांगितले त्यांनी.
हम्म हम्म तू कर
चालतंय आणि हीच काय चालय अभ्यास मुलीचा अभ्यास कसा चालूये?
चालय करते आपली इथ हो हो बारावी.
होय. ह ह केरेल चांगली करते ती अभ्यास. हम्म पुस्तकं वगैरे तुमची काय कॉलेज मधन देतात का? तुम्हाला द्याय लागतात?
सॉरी हा मला खोकला आला जरा.
औषध घेतले. हो खूपच खोकला आहे जरा औषध
आणि ते
खूपच खोकला येतोय तुम्हाला मग ते आलं आणि मध वगैरे घेतलं का तुम्ही? हॅलो.
अवघड होतय अगं फोन वर बोलण इतकं.
काय म्हंटला? ह? मग तुम्ही
खोकल्या मुळ बोलणं अवघड होतय फोन वर.
हा हा हा हा हा हा चालेल चालेल चालेल.
हा
ठीक हा हा हा चालेल. आणि काय?
काही नाही, पावसाचं तर काही पत्ता नाही बाई
आई पाचच मिनिटं पाऊस आला आणि गेला मग कसं करायच आता हे? अवघडच झालंय. आणि मी ती जांभळाच बघितलं बर का की खरंच आहे ते. जांभळ झालं ना पीक कि हो हो शास्त्रीय कारण दिलेय, त्यांनी ते त्याला पूरक वातावरण मिळत म्हणजे हे नाही का गरम आणि हे
हा हा हा.
मग ते झालं की पीक ज चांगलं येतय, आणि मग हे करतय ते. अ पाऊस पडला कि, मग त्याला पोश हो हो हो जसं गरम आणि अ अ प कमी पाऊस असंच वातावरण लागतय त्याला.
ह ह ह.
त्याच्यामुंळा मग ते बरोबर आहे, शास्त्रीय कारण आहे त्याला.
हम हम ह.
चालतयं.
काही नाही न तेच पर पाऊस नाही तर, हैराण झालयं उकाड्यानं.
हो उकाडा भयंकर आहे हो. उकाडा भयंकर आहे तरी, म्हणजे एक पंधरा दिवस जरी झालं थोडस ढगळ वातावरण अस गरमी आहे, पण कमीत कमी उन्हाचा इथ तडाख तर कमी ये ना?
ह होय. झाडांची सगळी कापणी वगैरे
हो का? आमचे राहिलंय बाई ते करायचं. कधी करायचं, काय म्हणजे रोज नव्यानं काही वेगळं काम अत्त त्या पोराची ऍडमिशन चालू आहे ना. त्याच्या मध्ये आता बाकीचं तर राहिलेहे बघा, ते बघा कॉलेजचं हे बघायचं कसली उन्हाळी कामं करताय? बोर पोराची बारावी ती सीईटीचं अभ्यासनं कसलं काय? त्याच्या मागच की नुसतं त्यो काही करत नाही खरं, आपणच मागं नुसतं.
हम् हम
कर कर कर कर कर तुम्ही काय केली काय?
हम्म!
बाकी तब्येत वैगेरे बरी आहे.
हो छान आहे ना आणि तुमच्या आई कश्या आहेत?
छान! मस्त.
हो ना? अ या ना कधीतरी आमच्याकडे.
हा येणारकी आता कधी वेळ मिळते बघूया?
हा हा आता काय मुलीची बारावी सुरु झाली तुम्हाला कसला वेळ मीळत
हो ना.
हा.
सुट्ट्या होत्या मध्ये पंधरा दिवस पण काही झालंच नाही कुठं बाहेर जायला. आं.
पहिल्या सि सतराचा रिझल्ट नाही सांगितला तुम्ही तिथं.
हम् नाही आत्ता सुरू झालंय. कुठलं पहिलं सत्र? आता बारावीला गेली.
होय. हा हा ह हं हं एकच मुलगी काय तुम्हाला?
हो. एक मुलगी एकच मुलगी.
हो का. नाही मला वाटलं मोठा मुलगा आहे की काय तुमचा.
मुलगा आहे एक आणि मुलगी एकच असं सांगते मी.
ओके ओके ओके मुलगा आहे ना. तो काय करतो?
चालतयं ठीकाय मग बाकी. ठीक हाय सगळ.
काही नाही मजेत. काळजी घ्या.
हो हो. चालेल चालेल.
आणि या इकडं आलं की कधी.
हम्म कधी येणं होत. तुम्ही कधी येताय. आम्हालाच बोलवताय सारखं.
मग आता आमचं तर काही नाही बघा. आमच ऍडमिशन झाल्याशिवाय आम्हीतर जाऊ शकत नाही आता. जोपर्यंत ऍडमिशन होणार नाही. आता काय लगेच ऍडमि शन झालं की कॉलेज सुरू. आणि सुरूच मग परत ह हो हो. हो हो हो चालतयं.